हो
हॅलो
हॅलो
हा आवाज येतय का आवाज येतय का
हॅलो
हा हॅलो हॅलो आवाज येतोय का, हा मग हा म्हटलं आवाज येतोय का तुला
अ
हा तुझं मोठं पोरग कितवीला आहे ग हॅलो हा तुझं मो मोठं पोरग कितवीला आहे
आता माझ मोठ मुलगा एफ वाय ला आहे
एफ वाय ला का कोण्या कॉलेजला जातो
तो इथ चंदनगर पठारेमध्ये
पठारीेमध्ये हा ते पठार अस हा बरोबर पठार कॉलेज ना तिथे चांगलं आहे ना कॉलेज ते
हो चांगले
चांगलंय ना अभ्यास त्याचा कसा आहे
हाय छान आहे अभ्यास त्याचा
अभ्यास छान हे ना हा म्हंजे तेचं सजेशन ते कुणाला सांगायला मग ना ते नाही का असं विचारायला येतात की कोणते कॉलेज चांगले आहेत हे मग मुलांना टाकायला नाही क म्हणजे शहा त्या कॉलेजमध्ये टाकायला छान कॉलेज चांगलं असलं की नाही म्हणून विचारलंय कि ते म
पण अभ्यास
काग हां
हम्म
तो असा मुलांचे क्लास घेन ना आता
नाही नाही नाही घेत तो कामाला जातो ना
कामाला जातो ग अरे वा एकदम छांन ग मस्त कामाला जातो का. काम करून कॉलेज करतो. हो एकदम बेस्ट हो एकदम छान एकदम छान. मस्त आहे अन मुलगी.
मुलगी आता बारावीला आहे.
बारावीला अरे बाप रे मुलीच बारावीचं वर्ष आहे मग. भरपूर अभ्यास करावा लागल हो बरोबर आहे. तिला काही काम सांगत नको जाऊ मग तिला बारावीचं वर्ष आहे अभ्यास चांगला करून दे. क्लास लावले का तिला कुठं.
कामी.
हां क्लास लावलाय कुठे.
नाही लावायचंय इथं चंद्रनगर मध्ये लावायचं.
हां का बरं बरं बरं ठीक आहे चांगलं आहे. चांगला क्लास बघ आणि म्हणजे कसे बारावीचा वर्ष आहे ना हा. बोर्डाची परीक्षा असती म त्या लेवल वर. सीएटी मध्ये पण मार्क पडले पाहिजे ती पण बारावीलाच आहे.
कुठल्या कॉलेजमध्ये येते मी.
हि फरगुसेन कॉलेजला आहे पुण्यामध्ये
हा.
ती तिकडे आहे तिला लावलाय ना. तिला पण सीईटीचा क्लास लावलाय बारावीलाच.
हा.
मग हो इक इकडं विेमाननगरलाच जाते ती क्लासला. ति भरपूर अभ्यास करती.
ती का.
हो तिला दहावीला ऐक्याण्णौ टक्के होते.
दहावी ला.
हो ऐक्याण्णौ टक्के ऐक्याण्णौ पॉइंट वरती होते तिला.
चांग तिला चांगले पडले होते आता बारावीला पण चांगले पडेल. अकरावीला तिला जवळजवळ सत्याहत्तर का अठ्याहत्तर टक्के पडले आहेत.
हा हा हा.
आता पडतील बारावीला चांगले पडतील ना आता हो हो का. ती इंग्लिश मिीडियम लाच होती ना पहिले.
हा.
इंग्लिश मिीडियमलाच होती ना ग पहिले.
हा हा हा हा.
त्याच्यामुळं मग तिला मार्क चांगले पडले.
आ.
मार्क चांगले पडले ग अभ्यास केला चांगला तिने ना. त्याच्यामुळे अभ्यास चांगला केला तर मग मार्क चांगले पडले. अगं ह्याच्यापेक्षा चांगले पडायला पाहिजेत म्हणजे कसं सीईटी ला कुठं मग चांगलं कॉलेज भेटतं ना ग मग तिला इंजिनिअरिंग करायचं तर मग. अ त्याच्यासाठी पाहिजे नच ना. चांगले तर सिएटीला पण मार्क पडले पाहिजेत तेवढे.
हा.
सीएटी ला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे हे तर काहीच नाहीयेत ना.
हम्म मग काय जास्त मार्क लागतात ना.
हो सिईटीला जास्त मार्क लागतात मग सिईटी मध्ये पाच झालं तर मग गव्हर्नमेंट कॉलेज भेटत.
हा.
हो मग तिथं मग कशी फी पण कमी असतील. म्हणजे फी असतीस फीच काही नाहीये. पण कसं आहे गव्हर्मेंट कॉलेज भेटलं की मग तिथं. छान शिकवतात ते पण चांगलं असतय ना. हो. म्हणून तर बाकी काय नाही पोरानंच
तिचा भाऊ तो बारकावाला.
तो छोटा ना तो छोटा चौथीला अग तो. हो चौथीला येतो हो.
तको मम्मी संग
हा नाही मग मी आ अ ते उद्या वट पौर्णिमा आहे ना मग कुटं चाली होती तिची मम्मी पण अजून परीक्षा देत माहिती का टीईटी ची परीक्षा आता अ आजून ती आज रद्द झाली ती पण ती टीटीची परीक्षा पण दिदी तिची मम्मी पण अजून म्हणजे तिचं पण शिक्षण चालू आहे. ह्या साखीची परीक्षा दे त्या शाखीची परीक्षा दे. कोणत्या परीक्षा असून तेच देत बसली तिची मम्मी.
हा.
मुलांच शिक्षण चालू आहे पण तिचं पण शिक्षण चालूच आहे अजून नोकरी करून सगळं घर सांभाळून मुलांचं बघती मुलांचं. काय एज्युकेशन साठी आईवडिलांना खूप धडपडावं लागतं ग. धडपड खूप असते आणि आजकाल कस आहे. फी शा शाळेच्या फी कॉलेजची फी किती ती झालेली खूप झालेली आहे खूप म्हणजे ते भरता भरता ते काय काही काही फी साठी तर बायकांना कर्ज काढावं लागतं डायरेक्टली अक्षरशः
हो.
च्या शिवाय. अ एज्युकेशनच नाही त्यांनच.
हा मी नव्हतं घेतलं का मग तुमच्याकडनं कर्ज.
हो तेच ना मग. ते हा तू बचत गटातून घेतलं होतं तेच की मग. पोरांचं खूप खूप बाई फी शाळेचीना खूपच आहे. शाळेची फीज खूप आहे खूपच फी आहे.
हम्म
भरता भरता नाकी नऊ येतं.
खूपच नाकी नऊ येतेच.
ह ना आणि शिक्षण पण तसं मुलांनी कष्ट करून सुद्धा अभ्यास पण खूप पोरांच पण खूप म्हणजे अभ्यास करून पण तेवढी लेवल गाठावं लागते त्यांना.
हो हो.
चालायचंच आता सगळं कस आहे एज्युकेशन शिवाय काही नाहीये. मुलांना ते नोकरी तरी लाग का मग एज्युकेशन लागतच आहे हो. आज तुमच्या दहावीला आणि बारावीला कोणी विचारत नाही.
कोणी विचारत नाही.
णी खरंच ना कोणी विचारत नाही.
हा.
ते पहिलं जुन्या काळामध्ये कसं होतं छान होतं ना म्हणजे कमी शिक्षण असलं तरी शिक्षण पण त्यावेळेच खूप कडक होतं. आताच पण आहे. म्हणजे कसं मुलांवर एक बोजा आहे. बोजा आहे बोजा मुलांवर बोजा आहे म्हणजे कस कि त्याला काय व्हॅल्यूच राहिली नाही म्हणजे कोणतंच हे नाही राहिल. कि मुलांनी एवढं केलं तरी हा आणि कसय म्हणजे कसय आहे त्यांना म्हणजे कॉलेज सुद्धा निट भेटत नाही त्यांना एवढे मार्क मिळवून हेल्प मिळवून.
भेटतच नाही ओ
नाही भेटत म्हणजे असं आता नोकरी तरी कुठे राहिल्यात ग. जिकडं तिकडं जिकडं तिकडं एवढे लोकसंख्या एवढी वाढली तर ते म्हणजे ना पूर्ण मुलांच्या ह्याच्यावरच परिणाम झालेला आहे. मुलं काही काही शिक्षण घेऊन बेकारेत. त्यांनी काय करावं मग अशासाठी ना खरंच मुलांनी काहीतरी व्यवसाय म्हणजे मनापासून व्यवसाय केला पाहिजे. कमीत कमीत हा. आणि करणार पाहिजेत व्यवसाय एकदा त्याच्यामध्ये जम बसला ना एकदम कि मग मुलांचं अ करिअरच उजाळलं म्हणजे करिअरच घडलं म्हणायचं.
मी सांगते हिमांशूला आमच्या कि शिक म्हणून नाही का भरपूर शिक म्हणून नाही का काहीतरी कर.
अगं जे आपल्याला करता नाही आलं ते आपल्या मुलांनी करावं. हे आपली तर अपेक्षा असणारच ना आईवड आईवडिलांची अपेक्षा तर असतीच. हो. हो नाही तर शिक्षणात पण चांगला आहे. कधी कोणत्या मुलांमध्ये दिसणार नाही.
हा मित्र बी तसे पाहिजे ना हो चांगले जरा.
हो मित्र पण चांगले पाहिजेत. म्हणजे कसे सल्ला देणारे चांगले पाहिजेत. अ संकटाच्या काळी उभे राहणारे पाहिजेत. संकटाच्या काळी उभे राहणारे पाहिजेत. अभ्यास मदत करणारे पाहिजेत.
तेच की आणि चांगलं श शिकवणार पाहिजे.
संगत चांगली पाहिजे. संगत संगत चांगली असली ना की मुलं पुढं जातात. हो. मुलं पुढं जातात मग मग त्यांना सांगाव पण लागत नाही. आणि काय आपले घरून म्हणजे घरून संस्कार चांगले असले ना आईवडिलांचे क मुलं चांगली शिकतात पण आता मुलं कस आहे. मुलांमध्ये मुलं गेली की त्यांचे संगत असली. क मग ते काही काही वेळेस जात काही काहीना वाईट वळण लागतं. पण शिकणार शिकतात कुणाला काय घ्यायचंय ते आपल्याकड पाहिजे.
हो हो हो.
तस हा तस तुझा मोठा मुलगा चांगलाय. म्हणजे शिक्षणा बाबतीत पण अस. म्हणजे शिक्षणाबाबत पण चांगलं आहे. आणि म्हणजे असं दिसतच नाही कुठं बाहेर अभ्यासच करत असतो तो घरी त्याला आणि कामाला जातो तर किती बेस्ट ते काम करून शिकणं म्हणजे आजकाल. हो. काम करून शिक्षण करणं म्हणजे त्याच्या पण कसं. कॉलेजची फी तो स्वतःची स्वतः भरू शकतो. काम करून हे मोठं काम आहे ना
जात म्हणून कामालाे जात होत.
हा मग आता मोबाईल व सगळंच आहे ना ग अभ्यास पण कॉलेजचा त्या येतोच ना ऑनलाईन सगळं असतय. त्याच्यामुळे ते अ ते घेणं पण गरजेचं आहे आणि आ आता बारावीच्या नंतर आता तो कॉलेजला जातोय म्हटल्यावर कॉलेजला जातोय म्हटल्यावर मोबाईल लागतोच.
हो लागतोच.
हो सगळंच असत ऑनलाईन असते. सगळं म्हणजे म्हणजे आज आजकाल सगळं ऑनलाईनच झालंय हो ना सगळं ऑनलाईनच झालंय ना आजकाल त्याच्यामुळे मुलांचे ते काय सगळं आता तो स्वतःचे स्वतः कष्ट करून घेतोय म्हटलं चांगलेय की
हो चांगले तेला तेच म्हणतो पण कसं मुलं मुलांमध्ये जाऊ नको जास्त ना असं बी बोलतो आम्ही
नाही बोलायलाच पाहिजे कसं आहे मुलांमध्ये आईवडिलांचं कर कर्तव्य अस मुलांना सांगणं शिकवणं वाईट सगत लागतील.
हम्म
ते सगळेच मुलं वाईट नसतात असे काहीच नाहीये.
बाहेर गेल्यावर काय कळतय हो आपल्याला काय करतात काय नाही एकदाम मोठे झाल्यावर जरा बाहेरे फिरले की मग हे होतं ना
हो नाही नाही तो चांगला शिकल आता काही नाही आहे तसं शिकल चांगला हो शिकल आणि मुलीला पण चांगलात आता मुलगी पण आता हो
हा तुमचा आवाज कट होतो मधी मध हो
हो झालं झालंग तेच विचारायचं होतं तुला बाकी काय नाही. ठीक आहे चालतय ठेऊ काय मग
हा मी उद्या तुम्हाला उद्या किंवा संध्याकाळी करल तुम्हाला
ओके हां धन्यवाद चालते हो हो.